हॅलो
बला
बरं झालंल तुम रिका म का कामत होत्या
कामात नाही मी पावसात बषले
पावसात बसेले
हा
काऊ
मग काय बड झा आलं होत म्हणला ब मग उकरून काललं पाह मुकडा व्याच
रुसया.
थोड थोडं खायली कुड मोड उघडा झीड आलो नि वल्ले देऊन बसू
अरेजा म छत्री.
छत्री अन फटा अनल होता. जातीवतीी ईक गोणी फाडून.
दहा.
कशाने धुता दगड,
म आता काय दोघं आसन ना.
द का गाडीवर आला होतो म्हणलं लावून देऊ तेवढंत काय आहे, आणखीन थंडीच हिवाचं आहे.
आणखी खाती नव्ह ते लावलं तर
त्याच्या मूळचं लावूनही राहिलो, मग आम्ही.
अ आता आमचं जोन पान होतं पाहिलं नहीं.
ते रोजी लावलं पण मग, ते रोजीच पाऊस पडला होता कान काय केलं.
पाऊस पडल्यावर मग नाही एवढं हे होतं.
अन् ते आम्ही घरी आलून पाऊस नवता आला ते रोजीस.
हा हा मग नाही खात त्याला जास्त असं दाबून गेलं क ते मग नाही खात गुर. आणि हे थोडंफार थोडंफार उकरेल हे त्यानं म्हणल कुढे लावावत. त्याच्यात आणखीन दुखणं यायचं
होव त्या आणखी जेऊ गेल ती बी उकरून टाकतील.
ऊ ऊ ऊ नाही आहे ना किती मोठं अर्ध्याचा वर वावर तसंच हे फक्त गडतोंड तोंड कायेल हे.
हा हा हा.
आमच्या ताईच पूर खाल्ल होतन.
मोठ्या
हा
पुरा लावलात मग?
मग पुरा लावलं
बाई
हम्म, काल पुऱ्या पाऊस होता आणि तेनं लावलं
हा सकाळी जायलागत्या
हम्म.
परवा कोण बई परवा जणु
हम्म हम. कालच परवा नई कालचं. हम्म.
पावसात त ती सारं भिजड झाला असन?
तरी लावलं. मग त्यांच पुरण खायला नसल्यावर थोडंफार लागतच ना मग.
सऱ्या पाडून का उकरून?
त्यांना असं ती त्यांना उखरेल राजा डोकरा्या आणि त्याच्यात दाना टाकून दिला वरून माती लो त्याच्यात दाना टाकल वरून माती लोटली.
अरेे देवा!
त्यांनी सऱ्या सऱ्या अस मोकळ्या करतेना. हा
होव. एकदा सरी धरली का हाव सरीच धरिते.
चक्कर मारायला आलता आम्ही बसलोय इकडंचं.
हा मम्मीला यायचं होतं पण मम्मी म्हणे आधी झम्परचे पैसे देते अण मंग जाते.
हम.
तेच बस किती वेळ आला तोवर पाऊस.
हा.
हजर
हम्म!
मगं पुढ आता काय ते खाल्ल आता लव्न पाहियं नाही ते आण की त्याच्या नन परत
हा ते यच
तु मन खाल्लं नाही येल वर्डात
आताला तर खाल्लं ना मग दो काल परवा दोन दिवस खाल्ल ना
पण उघूनला असं
आता उगल ते पण माग दोन तीन दिवस उगेल न ताव खाल्ल ना एक दोन दिवस आमच्या मारलं तरव न्हतं खाल्लं.
हा हा.
आजकाल पाच सहा दिवस झाले टाकून.
हम्!
फुटाण्याची ना.
खाल्लं खाल्लं पण परवा दिवशी येईन त्याच्या आदल्या दिवशी उकरून खाल्लं. दोन तीन दिवस चकरा मारल्या आणि दोन दिवस कुठं कोण आलं
बरं मी परत फोन लावती.
हा चालेल चालेल.